एक
हॅलो हां यांय लागलांय तुंम मलां फोन यां लागंना कायं
हं नां तुमचं लागतंच नाहींये ते बोलतांय की नेटं चालूं नाहींये
मी कसं आंता ऑनलाईनचं आहे की कार्या अँप ओपन करूंनचं बसलेले
कायं माहिती असं कायंच मलांही कळलं
हां ते म्हणजे कसं एक एकदाचं लागां लागलांय फोन आणि एक एकदां तसं व्हांयला लागलंय माझं पणं अगोदरचं तसंच झालंय
जा म्हटलं, तुमची जरी झाली तरी चालेल, आता काय हरकत
हा हा मग अ जेव्हा, आता मी लावते तुम्हाला तुमच्या मग तुम्ही फ्री असाल की तुम्ही लावा मग मला, मी तेव्हा रिसीव्ह करते, आता एक आता परत तुम्ही कुणाला तरी वेगळ्यांला लावून बघा, त्याच्यानंतर मग, आणि परत मला लावा. मग बघूया लागतंय काय. हा हा, म्हणजे असं कंटिन्युअस लावल्यामुळे लागत नसल काय हा, मग मी करते मग माझे पाच कॉल होऊ देत, मग थोडं मग तुम्ही काय करा, दुसऱ्याना कोणाला तरी लावा, त्याच्यानंतर मग परत मला पाच कॉल लावा, पण मला कसं दुपारच लावत जावा, म्हणजे माझा मुलगा कसं झोपतोय दुपारी, मग मला अ बोलता येतय, मग तो असला ना, मग सारखं सारखं तो मधी मध बोलतोय मग ते व्यवस्थित ऐकू येत नाही. अ शक्यतो मला कसं दुपारचं फोन लावत जावा, म्हणजे मी फ्रीच असते दुपारचं झोपत नाही.
बर, काही हरकत नाही.
वाटलंस तरे ना आज, आज सगळे तुमचे करून घेऊ, उद्या माजे करू, काय हरकत नाही.
हा, हा तसं पण चालेल. तसं पण, मला कसं दुपारचा तेवढाच वेळ मिळतोय ओ, सकाळ काळ संध्याकाळ कसं होतय हा मुलगा असल्यामुळं क नाही तो मला बोलू देत नाही मग, सारखं सारखं मधे मध्ये बोलतोय. नाहीतर मी बोलणार आहे दे असं म्हणतोय. अं मग त्याच्यामुळं ते व्यवस्थित होत नाही ना, म हा म्हणून मी दुपारचं लावते, पण कसं दुपारचं सगळी झोपल्या मुळं कोण ऑनलाईन जास्त नसतय, त्याच्यामुळं माझ ते कॉल अ र्फेन्ड च टास्क कमी झाल्यात. अ तुम्ही असताय ना दुपारचं,, हा हां.
हो, मी असते दुपारी, मला काही प्रॉब्लेम मला पण उलट, मुलं मुलं सोडून आले की शाळेत आज हाच टाइम भेटलो फोन कराय
हा हा होय काय.
मुलं शाळेत जातात ना,, हम्म.
हा हा, मग शाळेला सोडायला जाताय?
शाळेत गेलं, हा, आणि मग शाळेत सोडून आ ल्यावर मला हाच टाईम भेटतो, मुलं नसतात
हा हा, म्हणजे दिवसभर जातात काय शाळेला?
हो अकरा ते पाच.
हा, मग शाळा जवळ आहे की लांब आहे.?
हो, आहे दोन तीन किलोमीटर.
हां हां, मग कसं जाताय तुम्ही?
गाडीवर स्कुटीवर.
हा हा, सोडून येऊन परत आणायला जाताय मग?
हो हो. अकराला दोघांना सोडते,, नाही सी बी एस सी ला य.
सीबीएससी आहे काय, हा हा,, अं इंग्लिश मॅडम पेक्षा सीबीएसई आता जास्त आहे ना.
हो हार्ड आहे थोडंस पण मग ठीक आहे.
हार्ड आहे काय म्हणजे सिलेबस वगैरे टफ आहे काय त्याचा
हो हो जास्त टप आहे सातवी. र्यंत काही वाटत नाही.
हा हा त्याच्यानंतर मग जरा अस आठवी, नववी, दहावी जरा‌. टप असते.
हो
हा हा अभ्यास भरपूर करायला लागतो.
हो भरपूर.
अ मग घताय अभ्यास तुम्हीच.
नाही ट्युशन लावलेली आहे, आपल्याला कुठे जमतो आता.
हा हा
आपलं म्हणजे सुरुवातीला जमत बरं का चौथी पाचवी पर्यंत. चौथी पाचवी नंतर नाही जमतात हं.
ते कस होतंय आमचा सिलेबस आम्ही शिकलेला सिलेबस वेगळा असतोय आणि आत्ताच वेगळा आहे. त्याच्यामुळे जरा कन्फ्युज होतय ते,
मग असंच होतं आमचं पण-
होय होय आम्ही शिकलो तेव्हा पूर्ण वेगळं होतं, आत्ता पूर्ण वेगळं आलंय सिलॅबस सगळां.
हो ना
त्यांच्यामुळे मग ते जास्त समजत नाही. आणि सीबीएस- सी आमच्या वेळेस तरी काही नव्हतंच. होतं पण आमचं कसं खेडेगाव असल्यामुळें आमच्याकडें नव्हतं सीबीएसई पॅटर्न.
नाही आमच्या वेळेस पण फक्त इंग्लिश मिडियम होतो आता सीबीएसी जास्त-
हा होय होय आत्ता आलाय सोडा ते. पण सीबीएसई असलेलं बर पडते ना.
हो बरं पडतं पण मुलांना दुसरं काहीच करता येत नाही हो. नुसता अभ्यास अभ्यास.
होय होय अभ्यास भरपूर करायला लागतोय. सिलेबस जरा टप असतोय ना-
हम्म त्याच्यापेक्षा आहे ना. हो असं असं वाटतं सेमीलाच घालायला पाहिजे, म्हणजे खेळ बाकीच पण चालतं.
हो खेळ वगैरे पण पाहिजे ना थोडस सारखा अभ्यास पण करून चालत नाही. सारखं घरात घरात असत होते तब्येत तिकडे वगैरे दुर्लक्ष होते. कसा आहे अभ्यास पण महत्त्वाचा आहे. आणि इकडे खेळ पण महत्वाचे आहेत.
नाही पण मग कसं होतं सेमी असलं ना, सेमीला मुलांना- दोन्ही करता य अभ्यास पण आणि खेळ पण-
खेळ पण येत. आणि कसं मराठी पण येतं आणि इंग्लिश पण येते.
हम्म तसं मराठी येतं बरं का या पण मुलांना मराठी येतो कारण मराठी हिंदी कं-
कंपलसरी अस-
हा एकय हा हा मग चालते.
ज्युनियर पासूनच मराठी हिंदी पण का होतं सीबीएसईचा. हे जास्त आहे आपला, अभ्यासक्रम जास्त टफ आहे.
जास्त आहे होय होय.
हम्म मुलांना म्हणजे बाकीच्या हॉबीज करायला वेळ भेटत
नाही नाही फक्त अभ्यास एके अभ्यास होतोय.
हा आजच्या मुलांना हे ना अभ्यास करून वेळ भेटतो बाकी हॉबीज ला
होय होय म्हणजे जरा खेळाकडे वगैरे स्पोर्ट्समध्ये वगैरे किंवा बाकी ड्रॉइंग अशामध्ये पण पार्टिसिपेट करायला मिळते.
काही पण हो
होय होय हा होय होय हे अभ्यास जास्त असल्यामुळे मग तिकड वेळ मिळत नाही.
हो ना
होय
ते ट्युशन क्लासेस एवढं करता करता बिचारे सकाळी माझा मुलगा तर सहा ला उठलेला असतो पाहूणे सहाला संध्याकाळी साडेआठ पर्यंत हा क्लास तो क्लास
करून स घरला यायला साडेआठ वाजत्यात.
नाही नाही नाही घरी यायला पाच वाजतात पण मग हा क्लास तो क्लास करत करत सगळं मध्ये फक्त अर्धा अर्धा तासाचा ब्रेक मिळतो.
हा होय मग ते घरात पण वेळ द्यायला नसतोयस तो
नाही काय त्याला मग टी व्ही बघायची असती कंटाळ
हा होय होय दिवसभर अभ्यास करून पण कंटाळा येतो मग तेवढंच जरास फ्री होण्यासाठी एक थोडा वेळ बघायलाच पाहिजे.
हम्म
मग सारखं अभ्यास अभ्यास पण होत नाही ना
हो ना
त्यामुळं थोडस असं फ्री टाइम पण पाहिजे.
हम्म तुमचा मुलगा केवढा आहे?
माझा अडीच वर्षाचा आहे.
तुम्हाला टेन्शन नाही शाळेच.
नाही नाही नाही शाळेला जातोय इथं बाल मंदिर आहे आमच्या इथे घातलेय मी शाळेला ह पण असा अभ्यास वगैरे काय नाही सोडा फक्त मी कसं वळण लागावं म्हणून घातले शाळेला
हो नाही तेवढंच
घरात होय होय म्हणजे घरात बसून उगीच जसं इकड जा तिकड जा उन्हामध्ये खेळायचं असं होतं ना त्याच्यापेक्षा मग एक दोन तीन तास शाळेत बसून आला की बरं पडतं त्याला पण शाळेचं वळण लागते वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. नवीन नवीन गोष्टींची माहिती होते आणि शाळा पण छान आहे त्यांची मॅडम पण चांगलं आहे सगळ छान छान शिकवतात. श्लोक वगैरे अस म्हणायला सांगतात आणि सगळे सण वगैरे साजरे करतात. सणांची माहिती देतात. सगळ्या सणांची ओळख करून देतात आणि ते सगळे सण शाळेमध्ये साजरे करतात. त्याच्यामुळं त्या मुलांना पण सगळ्या सणांची माहिती होते. आणि परत कसं मुलं शाळेत गेली की अ सगळं खायला पण शिकतात, त्याच्यामुळ मग घातलंय शाळेला जातो शाळेला तो.
हम थोड आईपासून दूर राहायची पण सवय लागते ना नाही तर मग
सवय लागते होय होय होय आणि सारखं कस मी एकटीच घरात असल्यामुळे सारखं माझी सवय होते ना त्याला त्याच्यामुळं जरा असं लांब राहू दे म्हणून घातलंय शाळेला आणि कसं शाळा जवळच आहे आमच्या इथून, म्हणजे मला आणायला सोडायला वगैरे बर पडतंय ना म्हणताना घातलय इथेच.
हो बरोबर आहे ना थोडं सवय लागेल तेवढंच.
हो होय होय.
हम्म कोणता हून जेवण लवकर होतात का तुमच्याकडं?
हो नाही एक दीड वाजताच की,
हा ना
एक दीड वाजताचं जेवतोय, तुमच्याकडं लेट होतय काय?
नाही आमच्या तर बारालाच बारालाच होतात पण आज उशीर झाला.
होय काय हा हा.
हम्
ते कसलं आपल्या वेळेनुसार,
हा थोडं कधी कधी काम मागे पुढे होत ना,
हा हा त्या कसं दहा मिनिटं होत याय लागलेत. पाच सहा सेकंड आहीत दहा मिनटं झाल की मी फोन कट करते काय?
बर चालेल ठीक
परत लागला तर नंतर लावते.
आधी साधा कॉल करा आणि मग कॉल करा म्हणजे वेळ म्हणजे आपलं जात कॉल नाही वाया जाणार.
बरं बरं चालेल.